हो आला.
कॉल होईना झालाय.
काय म्हंटलं.
कॉल होईना झालाय.
आवाज येत नाही हो बरोबर. नेटवर्क नाही काय तुम्हाला?
पाऊस नाही त्याच्यामुळे कमी जास्त व्हाय लागले वाटतं.
हा पावसामुळे असं हो आता येतोय मध्येच येतो मध्येच जातो.
हा पाऊस आहे त्याच्यामुळे तसं
हो आता येतोय बघा आता बोला या या.
अ काय? च तेच म्हंटलं काय फोन मध्ये क नी हे व्हायला लागले माझं फोन लागना झालाय. चार वेळाला चार वेळा लावलो मी तुम्हाला फोन खरं लागतं नव्हता.
अ ते नेटवर्क मुळेच असणार आहे.
हा हा हा.
ओके.
काय?
काही नाही बाळाला जेवण भरवतेय
हम्म.
एवढे नाटक कर ते खात नाही हो लवकर लवकर ती
हम्म लहान आहे काय?
हो आता एक वर्षाची झाली.
हा हा
खातच नाही अजिबात वैताग अंती किती वेळ चारतिये तिला बारा वाजे पासून दोन वाजल्या तसंच करते ती
दोन अडीच तास चरायच?
बघा की खातच नाही खायलाच नको म्हणते ती असं आणि नुसते आहे ना ते चुरमुरे असतात की नाही ते ते तेवढं खाती ते स्वतः हाताने उचलून खाती
तेवढंच द्यायच दुसरं काय द्यायचं
पण त्यांनी पोट नाही ना भरत मग आपल्याला वरण भात वगैरे आता वर्षाची झालीना.
होय.
मग ती बाकी खायलाच नको म्हणते तिला त्रास होतो खायला चावायला
आता दुसरं काय तर खायला पाहिजे.
तेच की मग आपल्याला पण त्रास होतो ना मग तेच की नाही जेवले नाही की मग आपल्याला त्रास देतात आईला
होय.
भुर चालली तू बाय.
जरा पोटाला खाल्ले की नाही दमवत नाहीत मग
आं
पोटाला खाल्ली नाहीत की दमवत्यात लय मग
अव तसच करते ती जेवत नाही त्याच्यामुळे मग रात्रभर झोपत नाही. आणि त्रास देते मग असं करते ती झोपलं नाही की त्यांना चिडचिड होते ना.
होय. पोट भरलं नसल की पोट भरलं नसलं की झोप लागत नाही.
हो तसच करते ती जेवत नाही मग झोपतही नाही आणि झोपली नाही की मग आपल्यालाही झोप नाही सारखी मग हे करत राहते.
पीडाय पीडायच आमचे आता मोठे मोठे होऊन सुद्धा असे पिडतात. पाच सहा वर्षाचे खरतरी पण पिडत्या बघ सकाळी जेवीली नस की रा रात्रीच चालू ओरडायला.
हा हा.
त्याच्यामुळं चालूच
आनं आणि काय विशेष?
आणि काय नाही ओ विशेष आता वट पौर्णिमा उद्या
हो.
ज तुमच्या इथं जवळ आहे काय पूजायला?
नाही माझ आता दुसरं वर्ष हे लग्नाच पहिल वर्ष होतं तेव्हा म्हणजे प्रेग्नेंसी होती ना तर आठ महिने झाले होत मग मी माहेरी गेले होते तेव्हा त मग काय के ल नाही ते प्रेग्नेन्सी मध्ये मग आता हे पहिलंच वर्ष म्हणायचं.
हा हा.
म इथलं काही माहिती नाही आता बघू कोणी जात असलं की तयारी करायची आणि जायचं.
हा
असं करते. किंवा मग इथ देहूला मंदिरामध्ये आहे वडाचं झाड तर जावं लागेल तिथं मिस्टरांसोबत स काळी लवकर त्यांना पण ऑफिस असतं ना.
हा
मग ते लवकर जाऊन येऊन त्यांना मग ऑफिसला जायला होईल.
होय.
हूं हूं असं करते तुमचं कसं काय
नाही आमच्यात पण आता माझं पण पहिल्या वर्षी तसच झालेलं प्रेग्नेंट होतं त्यामुळ मग काय सकाळी लवकर पुजलेलो उपवास सोडला होता खर असं दिवसभर वगैरे उपवास वगैरे केला नव्हता ते फेऱ्या वगैरे माराय चालत
आणि आता आता सुद्धा प्रेग्नेंटच आहे त्याच्यामुळ मग आता पण फेऱ्या वगैरे काय मारायच्या नसत आणि नुसतं पुजायचं. उपवास करायचा आणि दुपारी सोडायचा उपवास
ओके.
माझं सेकंड सेकंड टाइम आहे ना.
हा हा
आणि हया पहिल्यांदाच येत. वट वट पौर्णिमेला कसं मी इकड नसतो हया वेळेस पहिल्यांदाच माहेरी आहे वट पौर्णिमेला. नाही तर दरवेळेस वट पौर्णिमा सासरीचं केल्या.
हं हं
ह्या वेळेसच वट पौर्णिमेला आता माहेरी ये आता कुठं जातात काय माहित बाई कसं पुजतात. हो
हा का म्हणजे आता वेळ जवळ आलीय का?
हो आता नाईनटी वन चालूय मला.
म्हणजे आता
त्या होय कधी पण आता होऊ शकतो.
हो ह. बरंय. म आता माझ पहिलं वर्षये. बघूया मला पण ते कस करतात. पूजा वगैरे काही माहिती नाही.
हा.
ह असं बघूया म्हणजे काय काय लागतं पूजेला. काहीच माहिती नाही.
म्हणजे ते फळं वगैरे तुम्ही ते आणला नाही का? आता उद्या
आता आंबे आणायला सांगितलंय. आंबा हीच्या वडिलांना येताना. बाकी. काय लागत ते मी आता युट्यूब बगल, किंवा सासूबाईला फोन करून विचारते. काय लागतं ते.
हा हा.
किंवा तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा.
ते काय हे मिळते ना? दोऱ्याची गूंडी आणि ते साहित्य मिळतं. पाच बांंगड्या. अत्तराची अं कापड वगैरे असत, त्याचं साहित्यच मीळते, वटपौर्णिमेचं पुजायचं.
हो.
ते त्यांना सांग, हा ते त्यांना सांगितले की देतात ते.
बरं मग तसं सांगावं लागेल, की सगळं घेऊन या म्हणून.
हा म्हणजे ते वट पौर्णिमेच साहित्य म्हणून सांगितलं कनी मग देतात त्याने, एक दोऱ्याची एक दोऱ्याची गुंडी आणि ते बांगड्या वगैरे असतं, ते पॅकेटच असत.
हा.
त्या हय तसं सगळं. तसा तो पुजायच खाऊचे पानं पं पंचामृत वगैरे लागत. म्हणजे केळ दुध केळ.
तसं आणावं लागेल मग तेवढंच न्यायचं का? बाकी काही न्यायची गरज नसते का?
ह तेवढच ते घेऊन जायचं तिथं आणि पाणी पाण्यानं पहि पूज हे करायचं, पुसायच देवा पूजायचं झाडाला. हाय. लावून आणि भिजाणं भिजाणं पण लागतात. म्हणजे डाळ, हरभऱ्याची डाळ दुधात घालून ते भिजाण करतात ना?
हा हा.
हा ते घालतात, मग ते पाच विड पुजतात सुपारी वगैरे सुपारी वगैरे घालून, मग तांदूळ, साखर पण सगळं ते त्यांच्यावर ठेवतात. ‌ सामना. एखाद केळ किंवा आंबा पुजतात त्याच्यावर.
हम्म.
आणि आणि हे करतात ते तेला ते पूजन झालं कि अवं अगरबत् अगरबत्ती ते ओवाळू न हे करतात. ते फेऱ्या मारायला चालू करतात. दोरा पहिला बांडायच, आधी कोण तर बांधलेला असतं, त्याला आणि फे फेऱ्या मारायच्या. सात. सात फेऱ्या हे झालं की, म ते हाय तशी दोऱ्याची गुंडी तिथच ठेवायची.
सात मारायचे असतात का?
होय सात मारायच्या.
ह हं आता करून बघते मी म्हणजे आ उद्या पहिल्यांदा. पहिले बघते हि च्या वडलांना असं काही किती वाजता जमेल वगैरे? जावं लागेल, इथं असं जास्त ओळख नाही हो.
हं हं.
हम्म, म्हणजे माझं प्रेग्नेन्सी मध्ये इकडे आलो लग्न झालं की, मग प्रेग्नेन्सी मुळे गावाकडे गेलेलो, आणि मग इकडे आली, परत आली की दोन तीन महिने आई राहिली. आणि परत मग आईला हार्ट अटॅक लगे आम्ही गेलो. मी दोन महिने तिकडे राहिली. मग आता आली आहे परत. असं झालं, मग ते सारखं हां आहे आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत वरच्या ओळखीच्या प्रेग्नेंटेत त्या. त्या नाही करणार.
हा हा म्हणजे बायकांची ओटी पण भरायची असते नी.
हो असं असतं ना म्हणजे
त्या बायका लागणार ना मग तुम्ही एक एकटच गेला असाल तर ओटी कशी भरणार. ह
हो ते पणे. पाच बायक नसल्या ओटी कशी भनणार. म्हणजे मिळूनच जायला पाहिजे.
हा जरासं जास्त जण किमान पाच सहा असल्या तरी चालतात.
ओके ह ह. ह बघायला पाहिजे कोणाला तरी विचारन मी अ म्हणजे मी जाऊ शकते कोणासोबत पण बाळ कसं नेणार ना. ह् तिला सांभाळायला असं. नाही तर बघल मग घरीच काढते भिंतीवर वड आण तसं करते काय करणार.
ह नाही झा झाड वगैरे मीळाल तर ते हे केलं तरी चालत.
मग तसं बघायला लागणार.
ह् हेग म क
तसं करते म.
म्हजे अस टेरेस वर वगैरे झाड हे करायचं ठेवलं तरी चालते आपला अपण. आपला आपण पूजायचं म काय ऑप्शन नसतोय ना त्याच्यातून.
हो हो. तसच करते म.
हा म्हणजे तुम्हाला पण सांगितलं नव्हतं काय असं कधी.
नाही. नाही सगितलं म्हणजे पहिलं झालं असत ना तर मग म्हणजे कळलं असत. तर पहिल्या वटपौर्णिमेला पण असं झालं, अता ही दुसरीये. आणि सासूबाई राहतात इथे जवळच राहतात दहा बारा किलोमीटरवर यांना सुट्टी नाही ना आणि संध्याकाळी पूजायला जमणार नाही ना तिनी सांजेला अस होईल आणि यांनी यांची सुट टी साडे सहाला होते. मग नाही जमणार म्हणून
येऊपर्यंत नि वेळ जातो.
वेळ जातो हो. मी करू का वहिणी आता तुम्हाला
हो हो करा.
मला पुरणपोळीची रेसिपी सांगा.
हो.
हो ठीकये.